हा हा. काही नाही तेच म्हटलं आता, तुमच्या आ हे रेसिपी तुम्ही छान सांगितली ती हेचि अ म कलेजा फ्रायची, ते मी आता ट्राय करून बघते, घरी कर. ते रविवारी. आमच्या इथे काय मधे अधे खात नाहित ना नॉनव्हेज, मग रविवारी वगेरे
हा आणि त्याच्यावरती लिंबू लिंबू प पिळायचा खूप छान लागत. आणि कोथंबीर असेल ना, ती क्रिस्पी होऊ द्यायची ह.
हो हो ती म्हणजे अशी तेलामध्येच तळून ना? ह काही नाही मग आता म्हटलं, वट पौर्णिमा पण जवळ हाय ना? मग आम्ही आता पूर्णाचा पोळ्या वगैरे कर णार आहे
हम्म, हम्म, अच्छा.
पूर्णाच्या पोळ्याचच म्हटलं आता तुम्ही कसे बनवता पूर्णाच्या पोळ्या वगैरे?
अ पूर्णाची पोळी अगोदर काय करतो, थोड्या वेळ अगोदर ये ना, अर्धा तास, किंवा एक तास, हरभऱ्याची डाळ असते. तर ती भिजत घालतो गरम पाण्यामध्ये. मग नंतर गरम पाण्यामध्ये भिजत घातल्या नंतर मग ते कुकरला लावतो. कुकरला लावताना थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये.
हा. हा.
हळद टाकल्यानंतर मग कुकरला दोन-तीन शिट्या घ्यायच्या, लगेच शिजून जाते ती दोन शिट्टींमध्ये. गाळ मगंतर ते कुकरलाट लावल्यानंतर मग ते याच्या गाळणी मधू न हे करून घेतो, गाळणी मधून काढून घेतो. गाळणी मधून काढल्यानंतर मग ते, पाणी असतं वरच. ते अ सारथ सार बनवतो, आणि परणाची पोळीणाची पोळी बनण्यासाठी जेव्हा. वाटण मग आपण हे बनवतो. थोडसं त्याचं वाटण काढून घ्यायचं ते डाळ काढून घ्यायची बाजूला. कारण की आपण सार बनवतो. त्याच्यामध्ये ते पूर्णाची डाळ टाकायची वाट मिक्सरला किंवा आपल्याकडे वाटा-वरवंटा असेल त्याच्याने किंवा पुरणगाळाची गाणी असते त्याच्याने. मग नंतर काय करायचं ते पुरण जे ण हलो ऐकय ना मग नंतर काय करायचं ते पुरण गाळलं ना अ त्याच्या अग मग गाळल्यानंतर ते थोडं थंड होऊ द्यायच थंड होतल्यानंतर मग त्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा गोल मिक्स केलं का काय काय होतं गरम थोड म्हणजे असल्यानंतर थोडस लगेच थोडसं अगदी कोमट थोडं राहू देत. कारण मग हे ना डाळ वाटल्ली जात नाही न. मग ती थोडी ठसर राहते मग त्या गुळ मिक्स करायचा गूळ चिरून घ्यायचा. घेतल्यानतरं न म थोडस त्याला पाणी सुटत अस पाणी आल्यानंतर मग परत ते आपल्याला पुरण कसा पुरणपोळी बनवताना थोडं घट्ट पुरण हवं असतं मग ते थोडस गॅसवररती परतून घ्यायचं थोड्या वेळ आणि आपल्या समजा की त्यांच्या मध्ये ना चमचा उभ राहतो की नाही बघायच आपल पुरण झालंय की नाही कशावरन चमचा त्यांच्या मध्ये अस उभा करून ठेवायच जो उभा राहिला तो चमचा तर समजून घ्यायच आपल पुरण शिजलंय आणि व्यवस्थित आपल्याला पुरण पळी मध्ये घालून ते व्यवस्थित पसरू शकेल सगळीकडे असं. असं करायचं म नंतर ते काय करायचं पुरण ते गरम गरम त्याच्यामध्ये गूळ टाक ल्यानंतर थोड वेळ तसच ठेवायच ठेवल्यानंतर काय करायच थोडशी जायफळ घ्यायचं जायफळ थोडस वाट हे करून घ्यायचं किसणी किसून घ्यायच आणि आणि वेलदोडा असतो वेलदोडा थोडसा ठेचून घ्यायचा साखर टाकायची त्याच्यामध्ये मिक्सरला लावायच ते मिक्सरला लावल्यानंतर मग ते त्याच्यामध्ये पुरणामध्ये मिक्स करायचं का बरं तर पुरण हे जड राहतं पचायला हरभरा डाळ ही थोडी अ वात वातक्षमता त्याच्यामध्ये जास्त असते म्हणून आपण पुरण जायफळ पूट टाकली आणि वेलची पूट टाकली तर त्याच्यामुळे आपल्या पचन व्यवस्थित होत त्याच्यामुळे ते टाकल्यावरती ओके.
आम्ही पण आहे ना तसच करतो म्हणजे डाळ आहे ना अ फक्त त्याच्यामध्ये हाळद नाही टाकत आणि आम्ही भिजवत नाही ते आधी म्हणजे आम्ही काय करतो डायरेट धुवून घेतो दोन पाण्यान वगैरे धुवायची. आणि सात आठ्या वगैरे घेतो मग आणि मग त्याच्यामधध्ये काय करतो तुम्ही म्हणजे तुम्ही काय म्हटले की गार झाल्यावर थोडंसं पूर्णा मदे तुम्ही गुळ वगैरे घालता घालता ना थोडस कोमट हा कोमट असताना आम्ही काय करत होती डाळ शिज शिजत आली ना थोडंस पाणी आटलं ना त्यातलं त्या की त्याच्यामध्ये गुळ घालतो आणि त्यांच्यामध्ये जायफळ, इलायची पुड वगैरे घालून हे ना कोरड परतून घेतो. आणि कोमट असता असतानाच मगआम्ही ते आपलं ती चाळणी अस ति ना पुरण चाळायची मग त्यांनी चाळत चाळून घेतो ते.
अ आणि माझं काय म्हणणय की आम्ही का त्याच्या भिजत घालतो ती कि लवकर शिजली जाईल म्हणजे गॅसची बचत पण होते आपले त्याच्यामध्ये. असं म्हणून तिथे भिजत घालतो अगोदर अर्धा एक तास अर्धा एक तास म्हणजे जास्त झाला अर्धा पाऊन तास असं भिजत घालतो गरम पाण्यामध्ये टाकायची मग लवकर होती ना ती डाळ शिजून अशी म्हणजे आता तुम्ही आठ शिट्या काढतात तिथं तर आम्ही दोनच शिट्टी काढू तिथं. लवकर म्हणजे गॅसची बचत पण होती आपली आणि म्हणजे तेवढी एनर्जी वाया जात नाही ना.
हा ती एक ट्री हा ती एक टिप्स मिळाली आणि ते पुरण पातळ झालं तर त्याच्यामध्ये थोडस हे टाकतात का जर का घट्ट ठेवण्यासाठी काहीतरी टाकतात ना काय टाकत
डाळीचे पीठ वगैरे टाकतात काही लोक
काय काय तांदळाचं पीठ पण टाकतात ना म्हणजे जर पुरण खूपच पातळ वगैरे झालं तर
अ नाही त्याची चव नी हे होत अस चव नाही लागत. कारण काय होत त्या पिठाने अजून ते फुललं जातं ना तांदळाचं पीठ. म टाकत मग तुम्हाला जर टाकायच असेल तर हे पीठ टाकू शकतो आपल्या. पीठ. टाकायच त्याच्यामध्ये पण ते पण थोडसं भाजून घ्यायचं जास्त पण नाही लाल लाल हो अस तोपर्यंत नाही. अगदी थोडस भाजून घ्यायचं.
हा हा कारण आहे ना पुरण पातळ झालं ना मध्ये पोळ्या लाटतच येत नाही ते सगळ्या अश तुटतात. ते सगळं फाटतात तुटतात असं टाकता पण येत नाहीत तव्यावर.
हा मग त्याच्यासाठी काय करायचं आपण जेव्हा गुळ मिक्स करतो ना? याच्यामध्ये तर पॅन म गरम करायच. ते आपण कढाई वगैरे वापरतो ना किंवा कुकरमध्येध्येच टातो ना ते. तर ते पाणी आटण्यासाठी पॅन असतो ना असा पसरत असतो पॅन. तर गॅसवरती ठेवल्यावरती कस होतं त्याला. पॅन ला सगळीकडन उष्णता लागली जाते. अशी, असशी ती फ्लेम असते ना ती पाशी पसरते ना त्या. भांड्यामुळे आणि आपण आपण कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकलं. तेवढचगायला उष्णा लागते आणि पॅन म पटकन ते आटून जात पाणी ते. पटकन असे शोशल जातं. व्हायब्रेट होतं, आणि मग ते करायचे वेळेस काय करायचं आपलं व्यवस्थित म्हणजे पसरणार नाही म्हणून त्याच्यात अस च चचा बुडवायचा म्हणजे चमचा असतो ना आपला छोटा किंवा अ उलथणी वगैरे असेल ना अशी उभी राहायला पाहिजेत त्याच्यामध्ये.
ह, हा, हा आम्ही ते हा आम्ही ते करून नाही बघत उलात न उभं राहते का वगैरे. डायरेक्टच पाणीटलं किं थोडं गारहन मगम्ही पोळ्यारायला घेतो.
आणि गार गार असतानाच पुरण जेव्हा गार असताना तेव्हा पोळी करायची त्याची. आणि ते पोळी करताना काय करतो आम्ही अ लोकवणचे. गऊ असतात आमच्याकडे ते. ते लोकवनचे गऊ आहे ना तर त्याचे जे हे असत. अ ती पोळी ना कि अशी तानली जाते त्याच्याने म्हणजे एक अ हे असतं तार धरते ती पोळी अशी. तानली जाते त्या जे कणिक असते ना ती अशी दोघी साईडला. म्हणून ती अगोदर काय करता तर त दळून आणतो ते पीठे ना ते गहू म्हणजे आमचें. मो पद्त लोकचे गहू अस लोकवण नावाची जाते ती याची गव्हाची जशी खपली गहू. अ आजीतचे गहू मिळतात तसे. तर तिच्याने ती पोळी अशी अ हे होते ताणली जाते आणि तुटकणी म पोळी लाटताना तर ते हे घ्यायचं. अ म्हणजे आम्ही आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ते सांगते तर ते गहू येगो ल्या दिवशी पाण्यामधून काढून घेतो. पाण्यामधून काढल्यानंतर लगेच ते घरामध्ये वाळवतो वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते थोड कडक आणि थोडंसं मऊ अस असलं का ते दळून आणतो मग त्याून म घरी आणल्यानंतर द गिरणी मधून ते कापडाने. आपली साडी असते ना साडीचा पदर असा बारीक तर त्याच्याने. गाळून घेतो गाळल्यानंतर म्हणे खालचं पीठ असत तर त्या पीठामध्ये मग. त्या पिठाने आम्ही कणिकळतो तर क- मळताना तेल घ्यायचं त्या तेला म पाणी घ्यायचं. अगोदर आणि पराती मध्ये पाणी टाकायच. पाणी का टाकतो, आपण खाली परातिला आहे ना. पीठ लागून नाही म्हणून. आता काही काही लोकांच खूप पीठ लागलेलं असतं खाली परातीला. तर अगोदर पाणी टाकायचं, आपण रोजची कणिक जरी मिळतो ना? तरी आता अगोदर भिजवताना कणिक भिजवताना अगोदर खाली पाणी टाकायचं. मग त्याच्यामध्ये. मीठ टाकायचं, आणि हळद टाकायची थोडीशी अशी, म्हणजे पिवळ दिसायला पाहिजे म्हणून. थोडि जास्त पण नाही, ते टाकायचं आणि मग नंतर ते पीठ असतं, आपण गाळ याच्याने गाळलेलं साडीने गाळलेले साडीच्या पदराने, मग ते पीठ टाकायचं आणि खूप आस भिजवायची ती छान, भिजवल्यानंतर म्हणजे आम्ही जवळ जवळ हो ती कणिक भिजवायलाच आम्ही दोन तास लावतो. म्हणजे सगळ्यात अगोदर उठल्या-उठल्या तेच काम करतो कणकेच. मग ते कणिक छान अशी हे होते. छान अशी मळलि जाते. आणि म मळताना तिला सारखं परत उचलून अस हे बघायचं तारे येतोय का नाही कणकीचा. मग परत पाणी लावायचं, परत तेल पाण्याने ती कणिक खूप छान अशी मळली जाते, एकदम असं आणि मग ती घेतल्यानंतर मग आपल्याला कळत की, आपली कणिक झाली का नाही मग आपण एक उंडा घ्यायचा त्याचा असा, जेवढा उंडा असतो तेवढंच आपलं पुरण पण तेवढंच पाहिजेत.
आणि काहीतरी ते हातावर पण करतात ना, पोळ्या वाटत काहीतरी? मांडे म्हणतात का? पण त्याच्यामध्ये पूरणच असतं ना ते?
हो ती पुरण पोळीच असते, ती मांड्याच असतात. पण ती खूप मोठी, अशा हातावरती करतात ती.
आणि ते भाजतात कशावरती? तव्यावर का ते काय असतं ते कढई खापर असतं का ते? हा, हा ते आमच्याकडे ह्याच साईड ला बनवत नाहीत ते, नाही का ते आपल्या पुरणपोळी सारखीच लागते का ती?
हो आपल्या पुरणपोळी सारखी छान लागते. ती पण छान लागते. तुम्ही खाल्लेली का ती? खापर काय म्हणतात? खापर-खापर असं पूरणाचीच पोळी, फक्त त्याच्यामध्ये मोठी अस ते ती अशी, आणि आपली तव्यावरती छोटी पोळी असते.
आणि ते त्याला काय हेच लागतं का म्हणजे चुलीवरच करतात
गॅस वरती पण करता येते. गॅस वरती पण करता येते. ते खापर फक्त याचंच असतं ते, आपलं मडके कसे घडवतो तसच असतं. ते फक्त त्याला पॉलिश केलेली असते, वरतून अशी, लाखेची म्हणतो ना
हा हा म्हणजे ते माती
मातीतच असत हो, मातीतच असत ते. हे अस मग त्याच्यावरती ते आपण आता, ती पोळी घ्यायची एक उंडा घ्यायचा आणि ते छान लाटायचं, आणि लाटताना ना, अगदी हलक्या हाताने लाटायची पुरमपोळी, ते उचलायचं नाही ते जास्त, फक्त एक वेळेस उचलायची पुरण पोळी आणि ते आपल्याकडे खेचायची आपल्याकडे, आपल्याकडे खेचल्यावरती ते काय होतं पुरणपोळी पण ताणली जाते आणि ती एक सारखी अशी लाटली जाते, उचलली का मग ती डिस्टर्ब होऊन जाते पोळी असं, मग टाकल्यानंतर पोळपाटावरती लाटायची हो थोडसं पीठ ला लावायच आणि हे करायचं जास्त पण पीठ तेल लावायचं त्याला असं, आणि मग तव्यावरती टाकल्यानंतर, त्याच्यावर तुम्हाला तूप टाकायच वेगरे अस छान मस्त असं टम्म फुगते ती अगदी
ती गरम गरम पोळी खायला छान लागते तूप वगैरे टाकून पुरणाची पोळी, आणि तुम्ही त्याच्यावर बरोबर काय आमटी आपली कुरडई पापडी वगैरेच ना? बटाट्या
आमच्याकडे आमच्याकडे खीर बनवतात आमर रस असतो अ गुळवणी असते अं परत अं आ सार भात असतो त्याच्याबरोबर खातात कुरडई पापड ते सगळं आं म्हजे सार असतं ते सगळंच. पण छान लागते पुरणपोळी.
चालेल चालेल ठीक आहे तुमी तुमच्याकडून छान माहिती मिळाली पुरण पोळीची धन्यवाद.
ओके ठीक आहे चालेल.